हा नमस्कार मॅम
का मॅम बोला मॅम.
मला झाडांबद्दल बोलायचं होतं, वृक्षारोपण त्याच्याबद्दल बोलायचं होतं.
हा बोला ना मॅम.
हम्म तुम्हाला आहे का झाडे लावण्यासाठी इंटरेस्ट वगैरे आहे का?
हो आहे ना मॅम खूप इंटरेस्ट आहे मला
झाडं लावण्यास म्हणजे काय वाटतं तुम्हाला झाडे लावल्यानंतर काय फायदा होतो हे माहिती आहे का तुम्हाला?
अ एवढी तर माहिती नाहीय, पण मग तुम्ही सांगितलं तर बरं होईल. कारण की तेवढं गरजेचं राहतना माहिती असणं पण गरजेची राहते.
नाही, एक नारा पहिले असायचा बघा, झाडे लावा झाडे जगवा. आता ऐकलेलं असं असेल ना त तुम्ही ते कशासाठी असते हे माहिती का तुम्हाला? कशासाठी आपण झाडे लावतो माहितीये तुम्हाला?
हा पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी झाड लावली जातात ना आपण.
हम्म, निरोगी जीवनासाठी आणि पर्यावरणाच्या हं स असं समतोलाचे समतोलासाठी काळजी गरज आहे. आणि झाडामुळ आपल्याला म्हणजे काय काय गोष्टी भेटतात माहितीये? झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतो, शुद्ध हवा भेट ते फुलं, फळे भरपूर काय काय गोष्टी भेटतात. त्याच्यामुळे ते झाडे लावा झाडे जगवा हा नारा पही म्हणजे पहिल्यापासून सरकारनी अ आणलं होतं, आणि कोणी केलं पण होतं, झाड प्रत्येक ठिकाणी एक झाड लावायचं. आणि मोहीम त्याची राबवली गेली होती. करायची लोक आता सध्याच नाही का झाडे तोडायची जास्त मागं लागलेली लोकं पण मग झाडे जर तोडले तर मग, शुद्ध हवा कशी भेटेल आपल्याला आणि सिटीमध्ये तर जास्त झाडे कमी असतात खेड्यात तरी खूप छान वातावरण झाडं असतात खूप भरपूर झाडे असतात. तिथे तर प्रत्येक ठिकाणी झाडे लावलेले जसं आंब्याचे झाडं झाले फळांचे, फुलांचे त्याच्यामध्ये तिथलं वातावरण किती नॅचरल असतं... अ खेड्यांमध्ये किती निस... निसर्गरम्य वातावरण वातावरण असत नाही का त्याच्या म सिटीतले शहरातले लोकं त्याच्यामुळे शहरातले लोकं तिकडच फिरायला जाता, म्हणजे जे निसर्ग नि आपल्या स्वतःच्या सिटीमध्ये ते जे शहरामध्ये ते झाडं तोडता, असले तर तोडून टाकता, पण मग ते तसं करायला नाही पा काही जनाला असं वाटत त्यांनी उलट झाड लावायला पाहिजे झाडांचं महत्त्व त्यांना कळायला पाहिजे. पाहिजे कारण झा झाडामुळे आपल्याला किती छान हवा शुद्ध हवा भेटते ऑक्सिजन भेटती. कार्बनडायऑक्साइड वायू शोषून घेता झाडं. आणि आपल्याला शुद्ध म्हणजे हवा सोडतात, ऑक्सिजन सोडतात. त्याच्यासा त्याच्यामुळे किती म्हणजे त्रास होत नाही, नाही का? खेड्यातले लोक जास्त आजारी नाही पडते बघा तसे सिटीत शहरातले लोक बघा अ आजारी पडता, कारण पोल्युशन जास्त राहत कारण त्यांच्याकडं रहदारी जास्त राहते ट्रॅफिक वगैरे गाड्यांचा धूर, आवाज. ते खूप जास्त असत पण मग ते शोषण घेण्यासाठी तो खराब वाय शोषुन घेण्यासाठी त्यांच्याकड झाडच नसत ना म त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम त्यांचा अस म्हणून म ते लोक त्याच्यानी आजारी पडतात, म्हणून मला असं वाट तर एक शहरामध्ये सुद्धा त्यांनी झाडं लावायला पाहिजे सरकारने तसं मोहीम राबवली पाहिजे का शहरामध्ये झाडे लावाला पाहिजे असं आणि पावसाचं प्रमाण बघा कमी झालय आता, का बर कमी झालय? झाडां होय, झाडं कमी ना पावसा झाडमुळ हवामान नियंत्रित राहते आणि वेळेवर पाऊस पडण्यास मदत होयच्या आधी आधी बगा वेळेवर पाऊस म्हणजे पावसाळा असायचा वेळेवर थंडी असायची, वेळेवर उन्हाळा असयचा, आता हे सगळ मिक्स झालंय. कधी पाऊस पडतो कधी नाही पडत असं प्रॉब्लेम झालाय. ते कशामुळे झाडे नसल्यामुळे झालाय हा प्रॉब्लेम त्याच्यात परत अं कारण अस जमीन धूप पण मंदावते ना मग त्या झाडे नसल्यामुळे सगळं ऊन ऊन सावलीचा सावली कुठे दिसतच नाही ना असं असतं ना त्याच्यामुळे मग जमिनीला पण म्हणजे जेवढी ू धूप पाहिजे आपल्याला नाही का ती भेटत नाही
भेटत नाही बरोबर बर आणि आजकाल आहे ना म्हणजे घर तयार करायचं मार्गाच्या मध्ये ना ते झाडांच जास्त ते करून टाकत पहिले पहि झाड जास्त राहायचे आणि घर कमी होते आणि घराच्या जवळ एखा झाड एक झाड राहायचं जास्त झाड राहायच आणि एखाद घर राहायचं पण आता कसं झालंय भर पूर सारे घर आहे आणि एखादाड एखाद्या घराातल्या जवळ लावलेलं आहे आणि ते पण एक एका वेळ नंतर ते कापून टाकतात काता त्यांना तो म्हणजे त्यांना ते झाड पण
हम्म म्हणजे त्यांना ते मोठ वाढ झाली का त्यांना ते गर्दी वाटते
गर्दी वाटते त्याची त्या पा हा त्या पाया पहिले कस ते तयार व्हायचं ना त्याच
मग उलट त्याच्यापासून फायदा किती आहे उलट म आणि त्याच्याशिवाय ते अं पशु पक्षी झालं म्हणजे वन्य प्राणी झाले नाही का त्यांच्यासाठी पण झाडे हे घरच होतं त्यांचं माहिती आहे का आता पशु पक्ष्यांना झा घर झाडंने राहिली त्याच्यामध्ये ते घर ते कुठं बांध हा त्यांचा प्रश्न डय त्याच्यामुळे पक्षी आता घरात घुसताय डायरेक्टली घरातऊन कॅलरी झालं कुठं पण अस त्यांचे घरटे बांधता ये कारण त्यांना ऑप्शनच नाही ना हम्म त्यांना एक ऑप्शनच नाही राहिलं कुठं घर बांधायचं मग त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम झालाय अस म्हणजे झाडामुळे कस सावली पण भेटते आपल्याला परत फळांचे वगैरे लावले तर फळ पण भेटते आता जर खब झा म्हणजे खब नाही अस म्हणजे जास्त मोठ झालं थोडफार त्याचे लाकड सुद्धा आपण तोडून त्याचे युज करू शकतो जाळण्यासाठी चुलीसाठीठी पाणी तापण्यासाठी किंवा स्वयंपाकण्यासाठी म्हणजे किती फायदा होत
किती फायदा होतो पण पहिले कसं राहायचं झाड झाड म्हणजे सुकले का उन्हाळ्यामध्ये झाडांच म्हणजे तोडवायची कारण ते सुकून जायचे मग ते चोडलं जायचे मग ते पडायचे स्वतःहून पडायचे आणि मग ते काढ आणि जमा केले जायचे पण आता कस झालंय ते स्वतः नच आपण तोडतो आणि त्याचा वापर होतो आपला आणि त्याच्याने अजून त्रास होतो आणि घर बांधण्यासाठी त्याचा वापर जास्त करून केला जातो आणि आपण आपल्या आपल्याला त्याचा त्रास जास्त होतोय ना
ह ना हम्म झाड आपल्या श आणि मेन गोष्ट म्हणजे शहरामध्ये जास्त दूष वातावरण झालं कारण शहरामधले झाड म्हणजे असताना तोडायचं हे
ह आणि आजारही वाढून गेलेले आहे त्याच्यामुळे कारण की ते कचरा वगैर घरी
ह मग शहरामध्ये तेच विचार करतात लोक कचरा पडतो लगेच झाड तोडा आणि फांद्या वाढल्याय लगेच झाड तोडा पण मग उुंडाळ्यामध्ये पय कती होत त्यांना लक्षात नाही इतर वेळेस अस करत आणिेन गो तोणार मग शोधत बसता का झाडाची सावली कुठे भेटल एखाद्या ठिकाणी उन्हात चालले पायपाय तर ते शोधत राहता का झाडाची सावली कुठे भेटेल कुठे भेटेल आपण कुठं बसू शकतो झा किती छान वाटतं किती थंड आणि फ्रेश वाटतं झाडाखाली बसल्यानंतर नाही का मग आता निंबा निंबाराच झाड म्हणतो आपण नाही का त्याचा तर किती उपयोग आहे त्याच्यातून तर औषध म्हणजे औषधी उपचार आहे त्याचा तर त्याची हवा तर किती शुद्ध असते निंबाऱ्याच्या झाडाची मग ते असे झाड सगळे तोड तोडायला नाही पाहिजे लोकांनी ते तर त्याची तर सावलीत किती छान राहते त्या झाडांची निंबाऱ्याच्या झाडाची
आणि पहिले क ते झाडं कुठं पण सापडून जायचे पण आता ते झाडं भेटत नाही त्याच्यामुळे आजार पण वाढून गेले आता म पहिले त्याच्या आंघोळी वगैरे करायची त्याच पाण्याने त्याच पाचोने आंघळ करायची तर फ्रेश वाटायच पण आता ते पण भेटत नाही आता ते शोधावं लागत
शोधावं लागतं आपल्याला श शहरात अजिबात भेटत नाही खेड्यात तरी सापडल कुठ खाद्या ठिकाणी पण आता खेड्यापेक्षा शहरापेक्षा खेड्या त मस्त म्हणजे भारी वाटतं वातावरण मग शहरातले लोक काय करताय निसर्गरम वातावरण मजात खेड्यामध्ये
खेड्यामध्ये फिरायला जात महाबळेश्वर इकडे तिकडे फिरून येतात
त्याच्यापेक्षा आपणच शहरामध्ये जर झाडे लावले तर आपल्या नि ह शहराचं वातावरण पण आपण निसर्गरम्य करू शकतो ना
हो मग
आता तू करा मारजणे नाही का अभंग लिहिला होता वृक्षवल्ली आममा सोयरे सोयरे म्हणजे कोण नातेवाईक असत आपली म्हणजे एकदम जवळची नात नातेवाईक असतात त्यांना आपण मित्र म्हणायला हरकत नाही असे नातेवाईक असतात आपले
हो
साठी म्हणजे मदत करता मग ते आपले नातेवाईकच झाले ना ते म्हणजे कुठल्या गोष्टीचे आपली अपेक्षा करत नाही तरी ते आपल्याला सावली देतात फळ देात म्हणजे लाकड देात त्यांची भपूर म्हणज पर्याणा संतुलं ठेवण्यासाठी किती महत्त्वाच घटक म्हणून ते उपयोगी पडतं झाड
बरोबर आहे
हम आता अन्न वस्त्र निवारा ऑक्सिजन मग दिल्या त्या झाडामुळेच मनुष्याला जीवन आणि अन्न ऑक्सिजन इत्यादी गोष्टी सगळ्या दिल्यात झाडामुळेच झा झाले ते
हम्म आता स्पेशली शेतकऱ्यांना मग त्याच्यासाठी त्यांना हे करावं लागत की शेतकऱ्यांना झाडं लावाव लागतात त्यांनाच फळ तयार करावं लागतात त्यांना त्याच्यासाठी त्यांना ती जागा त्यांनी नेमलेली अस त्या जागेवर ते तेवढं करतात आणि मग ते शहरात येऊन तेच हे कर विक्री करतात पहिले कुठं पण म्हणजे फळं वगैरे कुठे पण भेटून जाात
भटून जायचे आता नाही हम्म आता झाड कमी झाली आता बिल डेंगी जास्त झाल्या झाड
आता तुम्ही बघाल ना पेरूचा बागा आहे ते चिकूच बाग आहे हे सगळं दिसतं आपल्याला केळीचे बागे
झाडं लावायला कुठे जागा आहे का म्हणजे आता जागा फक्त कशा नि भरल्या बिल्डिंगा नि भरलंय आता कोणी विचारत जाग जागा आहे का झाडं लावायला असं झालंय आता आता लोक काय करतात बालकणी मधच लावू राहिले छोटे छोटे बाल्कनी मध्ये लाव लावू राहिले झाड असं मग आता डोअर प्लांटस वगैरे छोटे छोटे लावताय आता सोसायटी मधे किंवा-
हम्म. हं.
तस ग गावात नव्हतं असं शहरामध्ये जास्त झालय. तस गावात तस कुठे पण झाडे लावले जायचे. फळांच्या बिया जरी पडल्या तरी तिथं लगेच झाडा उगून अस अस असाय हं झाड खूप महत्त्वाची आहे. कारण झाडांमुळे आपल्याला, माणसाला अन्न वस्त्र निवारा परत पाणी औषध सगळं भेटलंय ना? त्याच्यामुळे, झाडे लावा झाडे जगवा म्हणून म्हणताय लोक. म्हणून तो नारा- फेमस- झाडे लावा आणि झाडे जगवा असं झाडांपासून तर औषध तयार होता ना? हे आपण औषध आयुर्वेदिक घेतो ते झाडांपासूनच अस
मग? हे आता ये नाही का? आपलं डेंगूचं वगैरे साथ आता मागे चालू होते. आता तेच साथ चालूये. तर ते लोक आता ते, पहिले पानांचं औष पानांचं पान जरी घेतय ते वाटलं तरी त्याच औष- आपल्याला भेटून जाईल. आ सेपरेट गोळ्या राहता हो हो चालेल. हो.